दोन कॉल गेलं फुकट.
जाऊद्यात की येतात परत.
कुठलं येत्यात?
ते काय काउंट होत नाहीत रे तू किती वेळ बोलालायस ते काउंट व्हायलय.
हम्म असुदे बोल.
मोठयान बोल जरा आवाज कमी यालाय.
काउंट झालंच रे ते बा बावीस पंचवीस तर बावीस झालं हे घे चालणार.
कॉल काउंट हुतोय ना पण तुझं बोललेला सेकंद झाल्यात म्हणल्यावर तू सेकंद वर आहे ना.
म एक वायाच गेला.
हम्म
म्हणजे साती आली म्हण विचर देवाचं बोलावत.
हा
आवाज बारीक यायला.
बोल देतो कुठं काय मी बोलतो.
काय म्हणालतो. देवाच हा म्हणून मला जाऊ देत नाही देवाला. म्हणजे ते डोंगरावरच्या एका. देवाला, अ हला आणि त्याला पण जाऊ देत नव्हते. खरं परत गेलो एकदा.
कवा कवा.
दोन वर्ष होऊन गेली.
कोना संग गेलतीस?
काका, अरा, आंटी.
हम्म
आज्या.
चालते काय नसते मोस्ट ऑफ जास्त करून तर काय नसतेच असले काही साडू. विचारतो मम्मीला.
ह्
म सांगत. ह्म्म्म
ब बोल.
काय बोलयच.
घोरत नाही रे.
अ काय?
हम्म
काय पण बोल शाळेचं बोल, कॉलेजचं बोलेच, तुझ्या घरच बोल.
काल जाऊन आलो कि तीथं सम काढचं.
हा आहे कि नि तिथ.
सिम कार्ड होत की, फोर जी आहे कारे ते कोणतीस रुपयाला सिम कार्ड आहे.
फोरजी का फायजी कुठल सिम? ल काडायच.
एआय. एआय
ऐ आय च. फोरजी पण नको हाय.
हो या फोरजी घरात आहेच की एआयच कार्ड.
त्याला बॅलन्स मारायला लावणार त्याला.
कशावर.
घरातल्यावर.
हम नाही नाही बँलन्स कशाला ह्याच कार्ड मोबाईल मध्ये घालायचं तुला का माहित नाही.
तर खरं त्यांना ओटीपी कस आणेल व्हॉटसअप चालू करायला?
कस म्हणजे डिएल व्हटसअप ला चालू करायंच.
डल व्हॉट्सअप ला पण ओ टीपी लागतोय ना व्हॉट्सअप चालू करायला असं का करायलायस.
हम्म हम्
व्हेरिफिकेशन साठी ओटी पी येत हे तर माहितीय.
होय
मग तो कसा येणार बॅलन्स शिवाय मग त्याच्यावर एवढा बॅलन्स मारणारच.
एके नव्या्व नव्याण्णव काहीतरी आहे.
मी एवढं पैसे घाला पेक्षा एकोणतीस ला कार्ड भेटते ते घे हे सांगते ना मी
होय सोड
कुठलं ब कुठलं बरं ते कार्ड घेणं बरं काय तिकडे दोनशे बार बरोर. आणि ते पण फुकट जाणार तू का वापरणार पण नाही.
हाय सर आणि ह्या. त्यान मला जिओ एअरटेल मध्ये बोर्ड कर एक महिना फ्री मध्ये दि तुम्हाला
कशाला बोलतो तुम्हाला रेंज नाही एअरटेल ला घराात.
काय होती का नाही कुणास ठाउक
तलाग त्यां त्यां नसते तर फिरते नवव दिवस कोट करू शकत नाही.
ति हाय सर
कशाला ते कार्ड तेवढा घेऊन आला असतास तर चांगलं झालं असत.
हम्म
हताज घ
तसंच करायला पाहे खर फोर जी मुळं अप घोळ होतोय रे सगळा.
काय आहे आता काय होेतय आता असं पण नेट तू तुझ्या फोनच वापरणार आहेस.
कारण कसं आहे आता वया कार्ड घेतलो की नाही कार्डचा नंबर बी एकदम कट्ट घ्यायला येतय. वेगळं काढ घ्यायचं म्हणजे नवीन
येत असते तू आणि म तुझा वापर घरजे अस त काय प्रॉब्लेम येत.
हम्म
द सखी आणि
रिकाम
आता द्यायचं म्हणल की कुणाला पुरत नाही गप्पा नाही किंवा यश द्यायचं.
हा.
नाही तर तुझं सपवायचं आणि तुझ्यात न हॉटस्पॉट त्यांना द्यायच असं करायच वडाच्या
हम्म.
नाहीतर वैष्णवीचा जर आता बॅलन्स सपणार वगैरे असला तर तिला म्हणायचं मारू नकोस आणि ते कार्ड तिला द्यायचं.
कुठलं? बॅलेन्स असलेलं.
हो मी यायचं आहे.
फोर जी घिऊन काय करू ते?
अ फोर जी चा आणि तुझा काय संबंध तिला व्हिडिओ बघायला नेट नाहीत अशी म्हटलेल ना.
अरे फाय जी अनलिमिटेड असते, फोर जीत किती बघणार आहे व्हिडिओ ती चार का पाच? ह.
हय.
म तुला काय माहीत असलंयत का बडबडायलीस काय माहित तुझ्या हातात काय काम चालु आहे काय?
नाहीये.
काय करलेस?
आई बसले.
करत असलीस तर सांग त्या समोर.
व्हय. म तु नीट वायात झाला ना म्हणून सांगायचो ना मी तुला तुझं काय पाहिजे आहे काय?
माझं कार्ड पाहिजे, तिचं कार्ड पाहिजे
कोणचा.
हाये तेंचा फोर जी अ फ मोबाईलच फोर जी आहे. आता हे तुझं मग कार्ड आहे की नवीन घेतलय का काय घेतलेलीस मधी ते ते बी फोर जीच. तू आता तुझ्या मोबाईल मध्ये ते बी फोर जीच कार्ड आहे मध्ये घेतलेलीस एकदा. काय?
माझा फोनच फोर जी आहे मला फोन ला फाय जी चालतच
तेच सांगालो मी.
आणि मी त्याच कार्ड घेतलं म्हणे का आपल्याला स्टार्टिंग शार्टिंगला ते कार्ड घेतलेलं त्याच्यावर मी अजून नवीन कार्ड घेतलेल नाहीये.
मला माहिती आहे ते नवीन कार्ड घेतलेल त्याचाच सांगायले ते बी फोर जीच.
होतच कि मग फोरजी होते की ते.
हम्म, हम्म.
खारू ताया दिसल्या केवढ्या दिवसान.
ह ह ह.
खेळालेय त्या.
खेळाल्या.
हुं.
ह्यानंतर काय करतो.
हम्म.
मित्राला फोन लावतो.
तेच सांगणार होतो मी म्हणजे तेव्हर मी आवरतो अंघोळ ते.
अंघोळ तेन आवर सगळं. ते डॅक्टर बी लावतोय न सांगतो असं असं बोलण.
हम्म आणि मला देव पण पुजायचय. आणि लई कॉल झाल्या संगत झाल्यात तुझा.
होय.
त्याचा निकाल झाला की तू तिथल्या मित्राला कर
हो की.
येता जाता दोन कर कॅल
हम्म.
आणि मग नंतर सगळ्यांना जांभूळ द्या. आणि या नंतर मला साधा कॅल केला तरी चालेल. घरात मला नेटवर्क येत नाही. तू मला सोडून आणि कोणाला कॉल केलायस?
कुणाला नाही तुलाच चालू आहे.
पहिल्यापासून आत्तापर्यंत सगळं कॉल मला केलास.
नाही आभ्याला आहेत की.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
आभ्या एकटे झालं तू आणि आभ्या
पण नाही. का?
आता वेगळा ला कर कुठला तर
हम्म
माझं पण तसच झालतं ना पहिला भक्ती ना माझ्या दोघीं बरोबरच मग तू शेवटच तर तुझ्या बरोबरच झालं.
काय खाल्ल्यास?
नाष्टा केलाय.
हम्म
हो
काय आणिक? शेंगदाणे खायलोय.
हां पुढे काय बोलणं त्याच्या बरोबर
हा
साधं खायचं ना त्यापेक्षा गुळ शेंगदाणे खायच.
असू द्या
कॅल्शियम पण वाढतेय.
हम्म
भूक पण लागतंय. मी लय खात होतो लहान असताना गुळ शेंगदाणे लय. गुळ शेंगदाणे खायसाठी मी उपवास करत होतो.
असच असतय रे.
हं
लहान लहान असताना चांगला वाटायचं म्हणून हा वाटायचं पण खाल्लं नाही.
तेच की आता नको वाटते खायला म्हणजे वेळ नसल्यावर
आधी शाळेत एक पोर गुळ आणि चपाती.
होय आता स्वराज नाही आहे र. तसलच ते चपातीवर गुळ माकून तूप लावायचं गुळ वरून खिसून टाकायचा. तसलंच खाते ते खायला तर रोज तस लहानपणी तर मु पहा तेच तेच खायचा गुळ चपाती गुळ चपाती गुळ चपाती. आणि त्याच्यानंतर भा तरी खायला ते भाकरी बरोबर करतात ते सगळ्या डाळींचे पीठ करतात बघ.
हां
आणि त्यात जरा मीठ घालून ते भातात ना किंवा ह्याच्यात ना खातात.
हम्म
तर मग आ तर म्हणतात ना आठवना तसल करून ठेवलेलं त्याला. आणि भाकरीला तूप लावायचं किंवा तेल आणि त्याच्यावर न ते त्याला ते मीठ म्हणत होत मीठ. नुसताच तसलच खायचा वाळलं. ते त्याच्यावरती सगळ्या डाळीचं पीठ टाकायचं. आणि ते खायचं किंवा भात पण तेच घालून खायचं असं खात होतं. आणि आत्ता तर तूप लावायला होतें भाकरीेला साधं मीठ टाकायचं आणि खायचं.
तूप लावायचं भाकरीला आणि
साधं मीठ टाकायचं वरण तसलं खातो.
हम्म हम्म चांगला आहेच यासाठी शरीराला.
होय चांग